हॅलो हा
हे दुसरी पण करू शकतात व्या घेऊ शकतात हे करू शकतात
होय करू शकतात की
मला काय माहिती, मी श्रेयसला म्हटल नाही आमच्या कॉलेजवाल्यांनी पुरत आहे, आमचं कॉलेजचा ग्रुप हाय, कोन करू शकत नाही म्हनून श्रेयसला सांगितले
असं काही नाही आहे, कोण पण करू शकत, फक्त पण आधी फक्त मुलींसाठी होत, आता ते मुलांसाठी पण त्यांनी केलंय
हा, मला वाटलं आपल्या खर कॉलेजच्या पोरांना दिले, म्हण बाहेरचे पण सगळे आहेत, असं एवढं बघितलं नव्हतं
तं का नाही त्या ग्रुप मध्ये बाहेरचे लई कोण कोण आहेत नाशिक अशी इकडचे तिकडचे असे मला फोन येत म्हणजे एकदा दोनदा अंनौन नंबरवर फोन आलते ना कार्या ऍप वर कॉल करू का तुम्हाला असं ते नाशिकच्या एकट्याच आलेलं असं, तसं
हां, हां, हां माझा आत्ता दोन कॉल झालेत तिसरा कॉल तुला किती? पाच पाचच लिमिट आहे ना
नाही अग तीस कॉल करायचेत आहेत ते
मला तर अजून तर पाच आलेत बई फक्त, म्हणजे पाच
म्हणजे पहिल्या पाच हा पहिले पाच होत्या मग ते कमप्लीट झाल्या तर पुढचे पाच होतात पुढचे पाच
एका कॉलला किती येते पैसे
एका कॉलच त्यांनी ऐंशी ते शंभर सांगितलंत
माहितीय हा आता पाच जणांचं आलंय एकदा हला लावलोय सौरभ चिच्रेला अक्षदाला लावलय आणि अक्षदा म्हणली परत लावता येतय म्हणून एकाच व्यक्ती
नाही ते अक्षतः हा लावता येतंय की आपण एका व्यक्तीला किती वेळा आपण लावू शकतोय
म्हणजे आता माझं दहा मिनिटेच होऊन बोलून झालंतं आता अकरा मिनिट झालत मग ती म्हणली हे मिनिट घालू नको कट कर आणि परत लाव परत बोल मग परत
अगं कसा विषय माहिती आहे का ह्यो तुला माहित आहे काय कस आहे हे बारा मिनटाच कॉल आहे म्हणजे बारा मिनिटांने तू कॉल ऑटोमॅटिक कट होतोय
नाही माझं आणि चिंक्रे तर सोळा मिनिट सोळा मिनिट झालत
नाही, नाही ते कधी तर चुकून ब्लीच मुळ होतं तसं नाही बरोबर बारा मिनटांने ऑटोमॅटिक कॉल कट हो आपण परत लावायचं आता मी एवढ्या जणांना कॉल लावलो ना प्रत्येकांच कॉल मी बारा, बारा मिनटांना ऍटो कट झाला माझे
नाही मी अस
बारा मिनटाचं जर आपण एक
बोला.
बारा मिनिटाचा एक कॉल केलो कणी आपण तर बरोबर. ते तीसच कॉल येतात आणि जर दहा दहा मिनटाची कॉल केलं ना तर. ते चौतीस पस्तीस कॉल जातात.
ह मग मी तेच शंकरेच. पंधरा मिनिट झालत आणि हिच्यावर अकरा मिनिट झालत. मग मी म्हणलं दहा मिनिट झालेच कट करूया अस.
हा बारा मिनिटांना ऑटोमॅटिक कट होतोय कॉल. बा म्हणजे आम्ही पहिल्यांदा टास्क केलो ना तेव्हा तरी बारा मिनीटांनी ऍटोमॅटिक.
भक्ती आणि नाजी याला लावू शकत नाही कॉल मी.
लावू शकतेस की म्हणजे त्यांना म्हणजे माझ्या फोनला तर लिमिट आलं एकश्याऐंशी झाल्यात. म्हणत्यात कोुणाचा फोन येत नाही नाजला आणि भक्ती ला करून बघ. माझं मेनेट कंप्लीट झाला तु म्हाला कॉल लावू शकत नाही असं म्हणतय मला असं. समोर नकोन कॉल लावाल की. माझ्या नंतर.
हा हा, अजून हाय सोड श्रेयश आहे ओंकार आहे खरं ते अजून पुढच्या तासला बघ. ती हिला लावून बघतो नंतर अग नको तवा अर्धा पोण तास बोलतय काय आणि आ''--'' काय बोयचं हे वीस दहा मिनिट पंधरा मिनिट लई आणि तोड पण दू ''--'' खले आणि मोठ असं आहे असं वाटले. एवढ लई उशीर तास तास भर बोलले असं.
तू दहादा कॉल लावू शकतेस. आम्हाला तर आम्हाला दहा दहा कॉल लाव पाच पाच लाव एकाच व्यक्तीला पाच कॉल लाव असे चालतेय. आता प्रॉब्लेम येत नाही.
हम्म असंच करतो नेक्स्ट टाइम ला.
मागच्या याला तर मी को ''--'' तर नाजी या आणि भक्ती यांयांच्या बरोबरच बोलून टास्क कम्प्लीट केलं.
होय.
हा,
काय नवचं ते ट्रान्स्क्रिप्शनच पण चालू आहे हे पण चालू आहे.
ट्रान्स्क्रिप्शनच तर केवढे आल्यात ग बाई ते.
किती झालंय तुझं आता.
माझं किती तर सातशे पंच्याहत्तर क किती झालं.
ते सातशे पंच्याहत्तर होते रिफ्रेश केलो परत सहाशे दाखवाले माझं मी सातशे पंच्याहत्तर केलतो.
काय माहिती ते आपण जेवढं टास्क करवल तेवढं जास्त जास्त यायल लागत.
होय ग माझं पण झालतं तेवढं आता परत सहाशे पस्तीस काय तर दाखवालेय परत रिफ्रेश केल्यावर.
ह काय माहिती जास्त वाढलं असेल तुझं लक्षण असल. रिफ्रेश केला माझ वाढत जाते कमी नाही झालेला.
अगं रिफ्रेश होऊन माझं पूर्ण ते सातशे पंच्याहत्तर होऊन पुढ टास्कच ये नाही झालतं मग. परत रि्रेश ऑल टास्क केलं तर ते परत. कमी दाखवाले मला तसं वाढत वाढत वाढत मग म्हण तर माझं पण सातशे किती झालतं कितीे.
का माहितय मग बघाला पाहिजे गलेच विचार आहे का त्याला.
क्लिक झालाय ना परत एकदा रिफ्रेश करेल.
होय.
मग ती म्हणालती, काय कॉल रेकॉर्ड पर्सनल पण होतय म्हण, असं -तसं म्हणालती, मी म्हटलं नाही तू आलाऊ ऑल टाईम केले अशील म्हटल मग, होय की नाही गं
काय केल्या काय माहित? होय मला पण केलती मेसेज ती.
मला पण केलती आणि दुसऱ्या दिवशी बघतोय हिच्या हिचा ग्रुपवर मेसेज आय एम टास् स्क फेल झाले म्हणून, मला म्हणत्या करू नको मी तर डिलटच करणार आहे ऍप. असं तसं म्हणली.
तिला पण बघ की, मी पण बघीतल तिचं काय तर करायला चुकलं आणि तिला टास्क येईना पुढचं. काय केल्या काय माहित, काय तर कळत बस
मी ऑडिओ पण व्हाईल युजिंग धीस ॲप करायच ग म्हटलं जाऊन सेटिंग मधनं जाऊन चेंज करु शकत्यास, कर जा म्हटलं. तुझं ऑल टाईम झाला असणार, नाही मी सगळं केलोय तरी पण तसंच यालंय असं म्हणालती बाई.
काय झाल तर, मला पण केलती सोड मेसेज म्हणली मला मी म्हटलं त्या मॅडमला विचारून बघ, काय झालंय नेमकं? असं तसं.
हम्म्म
बहुतेक मग तीला येईनात म आत् ता कराय केल्या खरं, तिला त्याच्या आता ते एकदा फेल झालं की टास्क येत नाही पुढं. बहुतेक ती करायचं बंदच केल्या आता. आता तिचं ते ट्रान्स्क्रिप्शन टास्कच
हा ट्रान्स्क्रिप्शन चुकलेय म्हणून येईना काय तिला?
हा ते चुकलंय मग आाता ते पुढच टास्क तिला येणार नाहीत, फेल झालं की फेल. परत करू शकत नाही, असं कायतरी आहे वाटतं, मग आता ती करणारच नाही वाटतं.
ह हा हा हा
हम्म
ट्रान्सक्रिप्शन काय माहित कसं पडणार आहे ते, वीस मिनिट आपण करायलोय पाच सेकंड, दहा सेकेंड लईत लई सात सेकंड, एक सेकंड असं आहे का नाही सगळं. म ते वीस मिनिट कशात केवढ्यायचं कधी होणार मग तीनशे पंच्याहत्तर होणार
बघ की काय माहिती, वीस मिनिट कॉलच आहे का वीस मिनिट आपण काम केलाव तेवडं पैसे मिळणार आहेत असं आहे काय माहित?
वीस मिनिट कामाच असत तर मी दररोज एवढं घेऊनच बसेन, फोन हेच करत बसेल मग.
होयच की अगं, मी तर हे चालू केलंय की नाही तवापासनं ते इनस्टा बघा यचं सोडलोय अगं आणि हेच करत बसले नुसता.
हम्म आता काय? ते मला तर वाटतय, जेवढं ऑडिओ टोटल वीस सेक् मिनिटच झालं. तर मग ते तीनशे पंचाहत्तर का, पंचवीस रुपये.
काय आहे ते बघायला पाहिजे, काय आहे कसं आहे नेमकं?
हम्म किती मिनिट झालं आता, आता सात मिनिट झालं, हे काय जरा स्लो आहे का टाइमर हेचा?
होय काय माहिती कळतच नाही अगं, किती बोलालय बोलालय आणि हेच
तरी पण एवढंच लेट झाले व्हय, हॅलो
होय बघ की, आणि साध्या कॉलवर बोलाल्यावर बघता बघता दहा मिनिटं सपत्यात.
दहा काय
तास जतोय, अर्धा तास, पाऊन तास बघता बघता होत्यात.
रेंज रेंज चाल्या तुझी.
हॅलो!
हा आत हाय बोल. हॅलो!
बघता बघता गं साध्या कॉलवर
ओके.
हॅलो!
हॅलो! ऐकू यालय माझा आवाज, तुझा यालाय की मला आवाज.
हा मला यालाय की मग तुझा मला वाटलं तुलाच ईना म्हणून मी हॅलो हॅलो
मधी मध्ये आडकालता तुझा आवाज रेज आस.
हा. तेच गं म्हणालतो साध्या कॉल वर बघाल की बघता बघता आसं हुन जातय टाइम.
होय बघ की आणि इथ हे टाइमच पळत नाही लवकर.
व्हय. काय नव्हचं बाई.
और क्या?
आणि काय नाही बघ काय काय कराल्यास घरात बसून बसून?
घरात असंच निवांत बसून हाय घरचं काम करायचं, रिवुला खेळवायचं, आवराय चं, खायचं, झोपायचं आणि काय गं? मधी तर जरा मधी ढोसा किंग कुकिंग केलतो मधी जरा आस आणि मधी वेगवेगळे डिश केलतो गं खायला.
मी पण मी पण जरा आणि परत ते घरला आला आमच्यात पण सेम घरला काकाना आणलंय तव्हापासन पाहुनतेन येत्यात ते करायचं राहतंय आणि ते नाहीच काय
बरे आहेत नव्ह काका आता?
तेच कि तेच होत आहेत कि बरे आहेत आता.
स्वरांची शाळा चालू झाली आसलं की?
व्हय चालू झालंय
पाठशालामध्येच आहे ना तो?
होय पाठशाळालाच की.
स्टँडर्ड पर्यंत आहे आता?
तिथं आता फर्स्ट चालू झाल्या ह्या वर्षी वाटत.
पुढं पुढं जाईल तसं स्टँडर्ड वाढत जाईल की फर्स्ट, सेकंड.
काय माहीत काय माहीत चालू झाल तर चांगलं.
पुढच बघा की नाही त मॉडर्न हायस्कूल पण चांगलहाय प्रिते आताचं.
का माहीत आता कुठं घालत्यात त्याला.
तेच बघा तुम्ही पाहिजे तर फस्टपासन मॉडन मॉडन मध्ये पण
होय बघते. होय आता ज्युनियर के जीला हाय ग म ते होऊदे की आता सिनि हा पुढच्या वर्षी बघायला पाहिजे की हो.
ज्युनियर के जी, सिनियर के जी, आजून एक वर्ष मग फस्टपसून दुसरीकडे घाला नाही तर कसं उलट घातलं ज्युनियर के जी पासन कणी म ते बर होतय गं त्यांना फ्रेंडसला म्हणा अच्छ
होय होय तेच की
फ फ
आता बघू काय कटं घालायचं आता कय ळा हा
ऑडिओ ट्रान्स्प्रिपशनचा मला अर्थ मिलेल ह ते सु
पण अगो लई सगळ्यांचे रेसिपी आल्या काय काय या लागलंय काय नवच
हेल्दी हाय खावा खरा असलं आलंय आणि एकीच तर पण नाही मला ते हसायला आवडं आलत खिडकी हाय तरनी अ असलं वगैरे होत ग खिडक्या आहे त्यांनी डोंगर हाय असलं ती कन्नड टोन मध्ये होत ग ते
आहेत ग सोलापूर किंवा ह्याच्या्या साईडची आहेत का ती लोकं सगळी त्यांचं ते लँग्वेज भाषा ऐकून हाय की नाही
आता लागेेतेत हा एक ह का आता हे दहा मिनिट झाले की प्रि ते दहा मिनिट थांब आंटीला कॉल लावायचाय त टासत केलं चालतय का नाही
होईल की होईल की कट आता कॉले बारा मिनट झालं की ऑटोमॅटिक कट होतंय अर्धा मिनिट झालं होतं का बघ बघत
बर ब पहिला बघतो तीस सेकंडण जातो आंटीवर बँड
हा मला पण तास का मग तू कधी फ्री आहेस तुला फोन करायला
मी आणंटीवर आता बँक व जाऊन येतो संध्याकाळी करूया की मग
हा नाही चाल हा हा चालते
झाला काय कॉलकट दोन
नाही अजून चालय उ
बाराच्या पुढे चालूय